हॅलो.
हां. मुली असायचा एक फायदा आहे. पण मुलींना जास्त ए ना म्हणजे जास्त- एफर्ट्स नाही घ्यावे लागत. मुली एकदम समजूतदार असतात.
बाय बर्थ त्यांना इमोशन्स अस- त्यात अंडरस्टँडिंग असते. म्हणजे देवच तस बनवतो त्यांना. की मॅच्युरिटी पण त्यांना- खूप लवकर येते.
हो. हो. हो. खूप लवकर समजून घेतात. आता मला बरं नसलं काही अस- माझी मुलगी मी जर झोपली ना? म अस हळू- जवळ येईल. माझ्या डोक्यावरून हात - फिरवल. म्हणजे कधी कधी डोळ्यात पाणी येत अक्षरशः आई होऊन जाते ती माझी.
सेम माझं पण तसच ए. माझी ना असं दाखवते की हां मी काही इमोशनल नाही ए. पण जेव्हा वेळ- ना ती एवढं छान हे करून घेते. म्हणजे कधी, कधी - कधी मी अशी काम करता करता, आपण आपल्या याच्यात असतो ना? विचारात चालल जातो. -जात. म ही मला हळूच म्हणते. मम्मा इट्स ओके सगळं ठीक होईल. देवबाप्पा आहे ना? तू नको टेन्श- -न घेऊ. मी आहे ना? म्हणजे ती जवळजवळ अशी अडीच- तीन वर्षाची होती ना? तेव्हापासून ती मला ऑब्झर्व करते. इफ सपोज ती खेळतीए. आपण म्हणजे आता माझी एक वहिनी ए. मग आमच असत सोबत जाणं. म मा - मावशीची सून ए. तर आम- -च बरोबर जाण असत. दादा पण एक्सपायर झालाय. अ- टू ट्वेंटी वन मधे. अप - पाच वर्ष झाले त्याला जुलैमध्ये. हां. तर त्याची एक मोठी मुलगी आहे. ती आहे आ- पाचवीला गेली ती. दादा गेला तेव्हा ती पहिलीलाच हो- -ती तर- ते आमचं असत नेहमी बाहेर आउटिंग वगैरे असं. त मग आम - म आता समजा बोलता बोलता आपण इमोशनल झालो किंवा काही अस फ्रस - -स्ट्रेट असतो ना? त मग ती आता- चला बुवा तिच्या समोर नाही कधी कधी आपल्याला एक्सप्रेस होता येत. की नको हिच्या डोक्यात नको- को हे की मम्मा- का बर रडली? किंवा मम्माला काय टेन्शन ए. म तेव्हा आपण कंट्रोल कर- -तो. म्हणतो चला बुवा ही खेळतीए. तर मग आपण एक्सप्रेस होतो.. तो. तिच बरोबर लक्ष असतं. आवाज- जा कडे की, मम्माचा हा आवाज बदललाय. हो मम्माचा आवाज बद दलाय. मग ती परत येते धावत धावत, कि मम्मा काय झाल? नको ना तु रडू, नको ना टेन्शन घेऊ. मी आहे ना. हो. म्हणजे आणि ना, माझ्या वहिनीच अन माझ सिच्युएशन सेमच झाली. म्हणजे दादाला दादा कोविड मध्ये गेलेला. आणि तेव्हा वहिणी नाईन, नाईन मंथ प्रेग्नेंट होती. ती आणि मी तेव्हा फोर मंथ प्रेग्नेंट होती. वहिनी सेकंड टाईम होती आणि मी फर्स्ट टाईमच होती. त मग ती तेव्हाच दादा गेला. म्हणजे दादा तेरा जुलैला गेला. आणि वहिनीची डिलेव्हरी फर्स्ट ऑगस्टला झाली.
अय्यो, बापरे.
हो पण मग ते बाळ पण हेल्दी नाहीये. म्हणजे त्या बाळाला पॉ जन्माला आल्या आल्याच पॉटीची जागा नव्हती. आणि दादा अस तानाच, हां फिफ्थ मंथची हे झालेली सोनोग्राफी. तर त्याच्यातच कळलेल की बेबीला हार्ट हार्टला होल होत अस. पण ज्या दिवशी लक्षात आल ना, तर त्याच दिवशी वहिनीचे सासरे, त्यांचा कोविड डिटेक्ट झाला. म्हणजे ते इत ते इतक फास्ट सगळ झालेल ना. तर त्याच दिवशी, माझ्या काकांना कोविड डिटेक्ट झाला. तर मग ह्यांनी ट्रीट मेन म्हणजे पुढे काय करायच, काय नाही लक्षातच नाही आल. सोळा एप एप्रिल ला त्यांना कोविड डिटेक्ट झाला, आणि ते चोवीस एप्रिलला काका गेले. म्हणजे वहिनीचे सासरे आणि त्याच्यानंतर ह्यांची पूर्ण फॅमिली, क्वारंटाईन वहिणी त्यावेळेस प्रेग्नेंट मग वहिनी माहेरी आली. त्या मुलीला पण जी आता पाचवीला आहे तिला एक कोविड झालेला. हो आणि मंग वहिनी प्रेग्नेंट असल्यामुळे, वहिनीला काहीच करता येईना तिच. मग ते दादा करायचा. मग दादाला झाला. मग त्याच्यात दादा बरा होऊन घरी आला पण, मे मध्ये. धे आणि मे मध्ये त्याला परत म्युकर मायकोसिसचा त्रास झाला. डॉक्टरांनी रिमेडीसिवीर दिलेली, त्याच्यामुळे त्या रिमेडिसिवरचा एवढा आपोजिट हे झाल त्याच्यावर. आणि हो डॉक क्टरांनी शुगर चेक केलेलीच नाही. आणि याला शुगर झालेली, हे कुणालाच माहिती नव्ह डिक्टेटच नव्हती झालेली. मग ह्याला म्युकर मायकोसिस झाला. मग तो लिटरली दोन महिने तर इथ अशोकालाच ऍडमिट होता. मग त्याला तीस जूनला, याला नेल मुंबईला लीलावतीला. पण मग तिथे त्याला तेच चिकन गुनिया झाला मग ब्रेन हॅमरेज झाला. ब्रेन हॅमरेज नंतर, म्हणजे एक एक विक मध्ये. आणि ॲट टॅक आला. गेलाच तो. मग ते इतकं फास्ट, फास्ट होत गेलं. मग त्या मुलीवर- पण खूप इमोशनली हे झालंय. म्हणजे ती खूप आधी अशी - छान होती चुलबुली सी. अशी मस्त मस्ती वगैरे. पण मग तिला आता डोक्यात हे होऊन गेलं की डॅड गेला. त्याच्यानंतर तीच म्हणजे आता- बाळ कसं माझी मुलगी आणि ते तीनच महिन्यांचा फरक. ना त्यांच्यात? म तिला असं वाट- -त कि आपला रियांशु का बर असा नाही चालत किंवा- आपला रिहांशु असं का बरं नाही हे करत? तर त्याच्यामुळे- आमचं ते वहिनीचा न माझा बॉण्ड एक वेगळ्याच याच्यात डेव्हलप झाला आमचा- कि दोघींवर एकाच वेळेस सिच्युएशनस आल्या अशा. मग ते असं असतं. मगे आम्ही गेलो का मग आमच्या दोघींच्या पोरींच लग- -क्ष असत. कि मम्मा का बर काहीतरी विचारात ए. म दोघी- म आम्हाला दोघींना लपून. आम्हाला आमचं डिस- -कस करायचं असत अस होत. पण मग मुली खरच- पाहिजे. लोक म्हणतात की मुली- मुली का आहे मुली- मुलगा झाला असता त ही सिच्युएशन नसती. पण मग मी म्हणते की त्या- मुलीमुळे मी आज आहे.
नाही. मुली आपल्याला जेवढ खंबिर ठेवता ना- मुलं तेवढं लक्षच नाही देऊ शकत. मुलांकडे ए ना तसा - कॉन्शियस माइंडच नसतो. कि आई कोणत्या तरी डिफिकल्टी मध्ये ए किंवा इमोशन मध्ये ए.
बरोबर. मग माझं पण तेच झालेलं ना? म्हणजे मा माझ्या सासरी मुलगी नको - होती. म्हणून माझ हे सिचुएशन आहे. म्हणजे ती तीन दिवसाची असल्यापासूनच- कॉन्टॅक्ट नाही ए आमचे. म तरी पण, हां. पण मग माझ्या हत्या ते अस आत्यान ते बोलतात. कि मुलगा झाला असता. हि मुलगी होऊन आली. मग म्हटलं नाही. माझ्या मुलीबद्दल बिलकुल कुणी बोलायचं नाही. चांगली गोष्ट ए की तिच्यामुळे मी अशा म्हणजे- चुकीच्या लोकांमधून बाहेर निघाले आहे ना- तर तिच्यामुळेच मी जिवंत पण आहे. नाही तर मी त्याच्यात एवढी गुंतलेली होती की- मला जगायचं काही दिसायचंच नाही माझ्या समोर फक्त- -कडे बघून मी जगली. आणि आज मला कळत की मुलगी ए ना - म्हणूनच माझं आयुष्य छान चाललंय. म्हणजे तिने मला चुकीच्या लोकांमधून बाहेर काढलं. हे माझ- सौभाग्य ए. तुम्ही कुणीच बोलायचं नाही.
हम. हम.
हां. तुम्ही कोणीच बोलायचं नाही मला. माझ्या मुलीला त ब- मुळीच बोलायचं नाही. कि हिने बाप म्हणजे तुझं हे केलं. आयुष्यात येऊन हे- केल. म नाही. जो कुणी बोलेल ना त्याच्यासाठी माझ्याहून कुणी वाईट नसणार. मग.
खूप छान ऍटिट्यूड आहे तुमचा. बर का. खूप छान. माझा नवरा पण म्हणजे ए ना- हम्म आता आम्हाला पण पहिली मुलगी म सग म्हणजे सगळे खुश होते तसं काही प्रॉब्लेम नाही पण मग माझ्या सासूच आता चालू होत म मग एक मुलगा पाहिजे एक मुलगा पाहिजे. मग आपण हे करून ते करू माझा नवरा म्हणतो मला जर दुसरी पण पोरगी झाले न मी हत्तीवर साखर वाटेल म्हणे. मला काही अडचण नाही दोन पोरी सांभाळायच्या एक सांभाळायची का दोन सांभाळायची काय आणि आता ते सारखं घरात ते वाद घालून घालून ना डायरेक्ट आता माझा नवरा म्हणतो मला दुसरा सत्यच नको मी जे आहे ना एक तिला मी जीवानीशी पूर्ण सांभाळेन आणि हिच्यासाठी काय नाही ते करल पण मला आता दुसरं नको.
नाही बरोबर आहे ना आणि मुलं काय करून देतात ते म्हणजे आजकाल जर आपण बघितलं
सांभाळणारा मुलगा
हो म्हणजे आताच जर आपण बघितलं. आजकालचीच मुलं लगेच नाही आम्हाला आमची प्रायव्हसी पाहिजे नाही आम्हाला म्हणजे मी स्वतः माझ्या घरात पण ते फील केलं.
हम्म हम्म.
उपयोग आहे मग इव्हन माझ्या हक्काची मुलं जे माझ्या आत्त्या मला म्हण त्यात ना तुला मुलगा असता तर तुझी से च्युएशन बदलली असती, मी म्हणते आता तुम्ही सांगा ना तुम्हाला तुमची मुलं किती सांभाळत आहे किंवा तुमच्या मुलं किती तुमची काळजी पोटी तुम्हाला हे करताय ते आणि मला आत्या असं दोन तासापूर्वी बोलली आणि नंतर म्हणते माझा मुलगा माझे सून असं माझं हे असं माझं ते तसं, अं मी विचारलं आत्या तूच तर आता म्हणत होती ना मुलगा असता तर परिस्थिती बदलली असती हे झालं असतं मग आता तू सांग कि मला ही तुमचं मूल आताचं तुम्हाला बघत नाहीेये तुम्हाला आता म्हणजे तुम्ही
म्हणतो ना.
हा. तुम्ही स्वतः एवढं स्ट्रगलमधून पोरांना उभं केलंय तुमच्या मुलांनी पण म्हणजे माझ्या आत्त्या पण सिंगल पेरेंटच होती लीट्रली माझ्या आत्या सुद्धा हेना चार मुलं घेऊन मा माझ्या मामा समोर राहतात आणि माझ्या हात रोड क्रॉस करून, समोरा समोर सिंगल पॅरेंट बनून राहिलाय. तुझ्या मुलांनी बघितलाय ना तुझ स्ट्रगल की, कसं वाट ठेवलय आईने आप लय तरी तुमची पोरं तुमची कदर करत नाही तर म मला होऊन माझं कोणत नशीब ब बदलणार होत. उलट आज माझी मुलगी तरी ही हां आता म्हणते ना ती असं काही घेऊन दिलं ना तिला हॅपी हो ते मम्मा मी मोठीे झाली ना आत्ताचं परवा तेरवा असंच किसा झालेला. कि रेनकोट तिला याच हो हो करा करा.